हॅलो. हॅलो. हालो.
हूं!
हॅलो हा झाले जेवन वगैरे.
हा बोला ना म्हटलं हं!
हा जेवण झाले तुमचे
नाही जेवण राहिलं आमचं. खिचडी टाकली म्हटलं तु कोणत्या क्लास
हा हा मी आज
हा आता बसले आता जेवणाले टाइम हे आजुन दहा, साडे दहा ले जेवण नसते
हो हो उशीरा जेवणं असते तुमच्या ज्या सवय अस
हा ते सवयच हाय पहिलंपासून
हं हं ते म किती वेळे व जेवणाचा प्रयत्न केला त जेवणं धकत नाही म असं आहे न ते. एक वेळ शरीराला ते सवय लागली उशिरा जेवायची त उशिरा जेवता मग तुम्ही.
हा उशीराच जेवण होते मग सवय लागली की.
हा जेवण करून म झोपत असाल लगेच जेवण करून लागेल झोपत असाल
नही जेवण केल्यानंतर मग भांडी बिंडी घासले की मग लगेच झोपूण झोपण
ह हा हा हा बरय आहे ना.
सकाडं साठी ते भांडे ठेवले, की चांगले नाही वाटतं ते.
नाही, नाही चांगले नाही वाटतं. ते मी भांडे वगैरे साफ केले, आता शेतात जावं लागतेय सकाळी, मग उठाव लागत लवकर. मुलाचा डब्बा करावा लागते.
हा!
ह मग आपला स्वयंपाक करावा लागते सर्वचां मग वावरत जावा लागते. अ!
शेतात जावं लागती ना
हो ना, हो ना, शेतात जावं लागते ना हो हो.
म्हणून ते आताच करून घ्या लागतात ना काम हं! त्यासाठी आताच कामं करून घ्याव लागतात. आता हं आता मसाले वांगे बनवले सक
सकाळी धंदा गिंदा आटपून लगेच बाहेर निघतात त्यावेळेस जावं लागत असेल हम्म आता जरास ढगाल वातावरन ल
वाटून राहिलं हो
हा पण म्हणा पाऊस ना पाहिजे आता सध्या म्हणजे कस लोकचे म्हणजे ग खूप झाले नि
हो शेतीची काम राहिली
हा शेतीची काम कोणावर पैसे असतील थड नसते मोठे काढतील पण
हा हा!
जाय ना
तिकडे शिटीन चांगलंच पाणी चालू आहे म्हणतात
हो ना असंच एक हम् ह ना म्हणजे कमी मिनिट बोलण
ब
बाकी तर काही नाही बाकी ठीक आहे सर्व चांगला आहे चालू या मशीन न जरा तबेत खराब ते म्हणजे कस हात पाय दुखतात हा असं अंग ठणकल्यासारखं होते मग
वैयमानानुसार जास्त बसत जाऊ नका कामापुरत करत जा काम थोडं थोडं जास्त नका करू श्रीजाच पाहावं लागते ना तर आतापर्यंत गले होते खूप कष्ट केले वयमानानुसार आता थोडस शरीरालावर आराम पाहिजे.
हा. आणि त्या दिवशी मग त्याला हम्म
पाय दुखतात आता डोळे नजर तुमची हा हा
हा म्हटलं आता तिक आपलं कोणी आपलं असट आप दोन रुपये तिकीट होईलठ
हा- हा-
एक मी वळलं त्या माणसाला म्हटलं आधार कार्ड म्हटलं जस म्हणे बाई आधार कार्ड शिल्लक आहे तुमचं वय किती आहे म्हणे?
हो हा हा मग कायच्यार वय पाहिलं त्या टिश्यूवरर पाहिलं काय हा -हा
र दिसते प न दि नाही आमच आ नऊधा ते आपण बोट ठेवतो की नाही बोट ठेवलं की त्याच्यात पूर्ण आपलं नाव समजा असं पलं की पूर्ण दिसते आपलं वय किती आहे म्हणून खरोखर वय किती ते? मा घरी तुम च्या मग अस सरन सांग हा दोन दा किट झालं होते हीच हा माय एवढ झालं झाल
हम्म हम्म... बरोबर आहे ना त्याच्यावर दिसलं मी ते
ह तर मंग मला असं वाटलं मा म्हटलं जब्र पाटील त्याचे त्या देराणी झालं म्हटलं मग मला वाटलं माय होईल तर त सांगत म्हणत त्या मी तुमचं लग्न झालं त्यावेळेस त्या बाईले तीन मुलं होते तुमच्या तर त्याच्यात फरक आहे त्या बाईच तर रुपये तिकीट म देरानीच हा
हो ना आता हल्ली आपपली वय वेगळी वेगळी असते
हा दहा बारा वर्ष
बर बर
हा
जाऊ दे होईल मग पुढे होईल ना दहा एक वर्षान
हा.... ते तव्हा वाचतो आपण कि मरतो काय होत काही सांगता येते हा....
तुमच्या पुरा जिल्ह्यात बी आहेत ना
कोणाल मापू राहिले काय
ह....
हॅलो कोणा आली. म्हंटलं आ मा पोराले एक पोरगी कोर का आहे
हं सुनेच् नाव काय मग तुम च्या
दुसऱ्या पोराली एक पोरगी अन एक पोरग
हा हा....
हा मोठ्या पोराले एक पोरगी अन् लिहिने पोराले एक ऐक पोरग अस-
हो काय हा हा...
बरये ना चांगलं आहे त्याच्या संसारात बिझी ये ते. त्यांची लेकरं ते ह ह...
हा...
बाकी मजात हाय
झालं सुंदर काश नावता हच मुलगा आहे पोरगी आहे आठव्या वर्गात अन् नात आठवीच आहे नातू पाचवीत आहे
असं...
हम्म आता आपण म्हणतो शरीर काही नाही जास्ती खराब होते टेन्शन मशीन काम करण त्यात खायला प्यायला नाशि तस टेन्शन न शरीर हो का
हा खाना पिना वेळेवर नसलं तर चालेल हम्म तुम्ही खाण्या खाण्यापिण्यावर ध्यान देत जा तुम्ही
ती मागं पडली मी तर त्याच्यावरती रक्त खूप जायलाय म्हटलं त्या
होणार खूप रक्त जायला आहे ना होणार हम्म नाहीतर काय कोणी तुमचं नवलच करते ना ते बाई कोणी म्हणते लय पुण्य अडायल तुमचं.
हा.
कोणी तुमचं नवलच करते थोडंफार चांगलं करून खात जा दोघजन.
हा ना आपल्या जवड कस आहे. ना की हा या जातलान केले चहा कसं करून पाणी कस पाजू आपल्या जवड ते नाही आपलं कस आहे. जवळ मुसलमान ये की कोणी ये आपलं काय
हो हो बरोबर आहे ना तुमचे विचार चांगले आहेत ना हम्म. विचारच चांगले पाहिजे विचार चांगले असले की देव बरोबर आपापल्या कामाच्या घड्या बराबर बसवते. बराबर काम होतात आपली आपले विचार चांगले ठेवचान तर आपल्या आपल्या संततीला चांगले विचार भेटे ना आपले.
मग मग आता त्या दिवशी म्हटलं म्हणत अस ना अ फोकाळसर म्हणत ना म्हणत की सकरा म्हणत मॅडम तुम्ही कि नाही च्या सारखी अ चालवणारी तुम ती सारखे तुमचं जसं मन आहे तशी बाई भेट ण मग मी तुमचच ना आहे म्हटलं एक पज कविता नाव कविता नावाची बाई ते बाई खूप चांगले माय स्भाव सारख सोभाग आहे म्हटलं.
हाम्म हम्म.
म सांगितलं बरं म्हणत तशिच पा म्हणत.
हम्म हम्म.
हा म्हणून मी तुम्हाला फोर्स केला नाही तर मला दुसऱ्या बाईवर मनच नाही बसून राहिल.
हम्म् पाह ना आपण आपलं कसं पण नाही सुरळीत कामं झाली पाहिजे.
होतात ना तुमच कायला घेता मी इगोवले मॅडमच्या घरी निन तुम्हाले. जर मी अशी समजिन की म तुही सुन ना म पोरघी या तुम्ही. अजून काय
हो ना. आपल्याला कशी बरोबर कामं पाहिजेत व्यवस्थित काम होणं जरुरी आहेत ना एकामेच्या गरजा बरोबर लागल्या पाहिजेत.
त्यातच आपल्याल्या
हो हो बरोबर आहे.
हो नाही तर मग काय. मी कायले सांगू ते पगार घेते आणि ते अशी करते ते बुद्धी पाहिजे नाही म्ह
नाही नाही बरोबर आहे आपले विचार चांगले असल तर सगळं चांगलं होते आत्या बाई.
चांगलंच होते म्हटलं. ते घेऊ नका म्हटलं मी सांगू काय तुम्हाला ये काय म्हटलं याचे मन कसी आहेत की आता समजा दुसरी सांगितली. दुसरी के समजा मग ते ट्रेनिंग की ते लिखापळी करो की ना करो ते पगार तू तू घेन. काही म्हले दे होईल ते ना आपली बदलामी होईल.
हो हो तसच आहे ते, हम्म हम्म.
तुम्ही शिकेल सौरेला आपल्याला पाहिजे च तुमच्या सारखी बाई पाहिजे चांगली माल्यावतीची.
हो हो बरोबर आहे.
मले दुसरी बाई नाही पटत.
हम्म हम्म बरोबर आहेत ना चार चौगीत राहून पाहिजे ना. चार चौघीत राहणारी बराबर वागणारी बाई पाहिजे ना.
हा आणि ते चांगलं नाही वाट त्या बाईचं नाव बदलाम झालं. त्या बाईसाठी आपलं होती की नाही किंवा अध्यक्ष असल्यावर याही काही सांगितलं नाही.
बरोबर आहे ते हा बरोबर.
म्हून मी जोर खाऊन राहिली तुम्हाली बाकीचा हेचा काये आहे बाकीचा हचा काय तोंडावर बोलतात काय मांग -
बद्दार काय हम.
पण मला कस आहे जे एकनिष्ठा आहे ते एकनिष्ठा आहे मग.
हो हो
आणि तुम्ही कधी तुमच्या पुढे किती कधी आलं. प्रत्येक गोष्ट आहे की, तुम्ही कि नाही करू नका आणि तुम्ही असं तस करा आणि हा जमेला पुुरते आम्हाले अंकपर नाही म्हणा मला करायचच आहे म्हणा.
हम्म हम्म
ती बसते मी इंगोले मॅडमच्या घरी फोन करत जाईन आणि तुम्हाला न आपल्या हाती बलावलं तर मॅडम.
हो ना. ते बॅडमचा स्वभाव चांगलेत हिंगोली मॅडम चांगले आहेत ना. हा हा आपल्याला कश सगळ्याच बाहेर. एकामेकांला साथ देणाऱ्या पाहिजेत एकामेकांना साथ दिली तर साऱ्या गोष्टी होतात. एकीच्या भरोषावर होत अस काय गोष्टी.
हा
आपल्या बाहेला सगळ्या बाहेला त्याच्या गरजात गरजेनुसार त्या पैसे भेटायला पाहिजे त्याचे कामं व्हायला पाहिजेत. हम्म का गट आपल्या गरीबाांसाठी जात ना हो तेच
म्हटलं धन्यवाद म्ह दहा मिनिट झाले अकरा झाले. ह ठीक आहे ह.
हो हो करा जेवण वगैरे करा आराम करा मग आता.